आवडले का म्हण.
कामा आवरते आहे ग बई आता तले काम आले हो.
काय काम चालू आहे आता.
अद्रक निंदची तबाटी वांदची काकड्या भेंड्या.
हो का तंबाटे कितीक लावले.
अई पं्र बेर.
हो का.
हा.
वेळ मानल्यावर मग बलाी त्या सगत होती मग .
हा समजा अर्ध अर्धे ना
हा का तांबाट्याच बरं राहत बाई पण मंग बक पैसा होतो तांबाट्याचा. पण निघतो ना मालला निघतो ना याड्या. गला
गल नाही घतो काहीण हो आता काय आपल्या निघायला ला गेल्यावर काय सांग
हा तेवढा आहे म्हणा आपण मग मग ह भाव आ रहि न माळ कमी आ
ार पाक त
ेतलंयहघाडी ल कीचारूच नकाला
त्याच्यावर पाचपच असा आजाराच्या फवारण्या त्याची त्याची दोरी त्याला दोरी सुतई दोनशे रुपये किलो
म सुता येन तेनंतला ये ना सुता येईला ते ना भाव राात ना खर्च अारसा काढलात कहीच नाही उरत
आणि बांदल बांधाल जर दिले तर ते काय घेत काय नाही नाही आवरले कामत
काही एककर वर घेते ना ते
र अकर वर बांधल तर वया पाहिली चारशे रपरवाजना य सरी लागत नाही डीवर्सभर .
हो बांधाला मग ते प्रत्ये फाटी बांधायची म्हणल्यास रिणी लागत .
हो चचाल चला चला पाोसाल
हा पस देन टाईम झाला नाही त्यांचं घ्या इकडच लक्ष राहत.
सव्वा अकरा वाजते तर येत नाही. बई वा चल काम झालं असं करते अजून.
अ वडल्यास खरीच मी नाही आ कामला पाय गेले ल शंभर गेला
आणि नाही आणि एक दोन आता वरून पाोस चाला ह ना बाई पाणी काय करा आपल्यासारखं
नाही नाही चाल ते तर र जलुदार लाग तरवाजाज वयाला गे ह ह शेतकला जास्तीत जास्त बेरस्ताानला शेतीली मजुराच्या भरश्यावर काही खरं नाही
हा आपण कधीच्या मध्ये पाणाचे वेला तस वाटत पटकन काम करून पुोसू गेले
हा आपल्याला वाटत पण मग बा कीचे सारे सारखे नाही राहात ना काय आमच्या कामा आल्या का तुम्हाला सांगते आपल्यासारखे कामच मी करते
ल आणि एक दिवस दहा व गेले सर चकन लावलं बाई हा मला असं वाटत होतं का कधी आवडून कधी नले
त्याहरात ना असं वाटत बाई आज दिवस पाहिजे आता किती मोठ काम झालं पाहिजे ज उद्याच्या आजच झालं पाहिजे उद्याच
आता मी बी ना तिकडच्या मायात जायल होतो कामला तडलली त
हम
मी गावात मवते मवतीचा राड आहे तर मग अजून आण त्याच्यामुळे आलो तिटूनयच्या लागत ना मला मग आलो बेग र न मणतो ठीकस काय कार
हम्
अ वल्ल नाशा हातपाय ते दुख राहिली लगी
हो इतकां म्हणजे येऊन ल की डाातडा येऊन उघडलं पाहिजे फुलंस मग आशा ना आणखीन दुख नि घ्यायचे कामही म वरून टुपटुक टुकटूप चालच म्हनल्यावर खाली क ते कामा करा वाटत नाही कायनी चिडीचडी
मध्ये पोर बल्या पावसातता ना घरी कपडे लगते मग जेवण आता घरी असल माणूस म्हणत घ्या खवून दांगोड करतात आणल्या
हा. हुं हाये बाहेर गेल्यावर काय आमचं तिजून आल्यावर तर काय खाल्लं खाल्लं नाही तर खात ही नाही.
तच खाते पण मला ते पुर आणलं नाही मोठ्या मोठ्याच कराला लागली
एक आणि ठेवाला
कासल्या टेनशन राहत नाही पण आजकालच कसं आहे आका बाजार
मग बाजारख्या त्यावर होतच भाई. त घरचं बाजारचं ऐकत का?
हम्.
मला तर वाटरला आम्हाला काही कामा नाही. यांना तर म्हणजे मी आपण हे ना सरळ बाजार करा पण मग पिकाचं तर? उमळ्यातली आता सगळं हेच लावून दिलं ना. फायबिनस पेरली ना सगळी कानिस नाही लावली. ना अ ते आहे ना मग त्याच्याी सोयाबीनच टाकली ना
अंत या्रको काढलीितीघ
काढली होती तिच्या तर काय बरोबरीच झाली खर्च अडचणीला
ते बर नाही राहिलं
हा हा काहीच नाही नत बरोघरी झाल
हम्म हा मग असस्त आहे ना
तेच ना मग काय करत त वा अस ते मग
ह मंदारन कारण तडवाय उरयतो
मग ति ते आघड होऊन जातं
आम्ही आम चोरच जावतो आम्ही रा तुम्ही पायलन, किती वेळेस रात्री पाणी भराया गे लेलो.
लाग त
काम करा.
नाही अवघडलेली. रात्री जावच लागल सोबत नसल्यावर माणस. चाले सोबत जास्त लागत.
नाही आणि नाही. नाही करीत तर करत काममजून
हा काम केल्याशी काय आहे हे
हुं आता या सोयाबीनवर टाकून झाल्या साड्या.
बट टाकलं ते बाहेर झालं ना.
हा म असच नाव कोणी आता, ज्याच व्यवस्थित पेरलं ते भरू शक तेवढंच राहत ना आपल्या, म आता हे तुमचे शेजारी गेल्या वर्षी पेरलं होतं ना? दुकानात चांगलं राहिलं होत आता या वर्षी पेरून द्या म्हणते तुम्ही
खूप फरक पडतो ना एकदा ते येऊईल असल्यावर
ते त्यांना म्हणजे अकाउंट येऊन गेलं ना, की ह्या वावरातत कमी पडतं, त्या वावरात कमी पडत.
नाही अगदा सवय होऊन गेली ना बरोबर लग अंदाज लक्षात येतो आवो.
आणि ते म्हणजे तेय म्हणत ते कामलं कधी एवढं झालं नाही या वर्षी इतकं भारी झालं त पेरलं तर
नाही ना दाट पतलं जस पाहिजे तस
नाही आता याया लगी बरीेचशी वर काते हिवाडी मॅडम त्यां होती बऱ्याच जणांच उपयोगून.
ना का नाही नाही एकदा सवय लागल्यावर आली म्हनलो होतो बइ, पण मग त्याला वेळच नव्हता ना.
म्हणजे घरचं आहे. आणि आता बटई न करेल वावरून
हा का बटई नाबाकीन आहे का?
नंबटे ना का आताची कि दिवसाची वावर बटेना आमच्याकडं.
किती?
ती काढतेस ना कि कुठं गातय तुम्ही
हा
हा पण मग माणसय ना हो तरी दोन-चार माणस असल्यावर फरक पडतो
आता ह्याला एक जण बाजारचा राडा राहतो एक जण माग असलं थोडंफार आवश्यक मारतो
मग नासिक म्हणजे मग तरी बी घरची कामं करते ना समजा एक जण जरी बाहेर गुतलं एक जण गेला बाकीच्या आहे कोण काहीच निवत
आणि ते मग तिस हँडल करते अ यकली
तेच ना मग. एक जणना जरी केलं, तर बाकीचे कोण होत ना मग.
नाही मग ते असले का एवढं तान नाही राहत बटाई स ते हँडल करून.
त्याची आवड पुरणवा ना करायला आपणच घरचं पाहिजे.
अ हँडल बी करायच लागतं ना, नाही करीत तर कर
हा शेतीचा बी थोडाफार बघ घरचं काही ते काही ये काही मिळून होता ना मंग.
बारा महिने चा आपलेला धान्य होऊन जातं ना.
हा मग नाही काही तर तेवढं तरी होत कमी कमी बाकीचा थोडा बाकीच भेटो नाही भेटो पण मग धान्य खायला
धान्य खायला होतं अजूनत थोडं फार
हा ते बी हात चालू राहतो वरचे वर समजा
मग चालूच ठेवाला ना आता आम्हाला पण वरी श्रद्धाई न आमच्या माग मी
कधी आता कधी येऊ हा खर्चच लागतो ते ते बिजाला खर्च लागत आप लग्नावानेच लागत सार सगळं पहिल्यापासून लावलं ती एकलग्न गेली
कारच लाग म्हण सारे करा एवढं व्यवस्थित केलं ना कोण करी एवढं दोन लोक विकूनव तीयकण ठेव
मग त्या लोकांचा विचार कर करू एखादां मारत काम बर का करत लोक काय म्हणतील लोकं काय म्हणतील ताण घेतो माणूस नाही
ना हा ना आता गच राहतोस माम कोण कस करत कोण कस आहेम् आता समय म्हणज जास्त ते जर म्हणले नाही चांगलं मोठं करायचत मोठं लहान म्हणले लहान अजून आपली नाही घड आपण लन लोकात वा वाग तो नात त मी असं करू आपण जरशी
मग बा पा बा आहे तुम्हाला करूनव्हतं का असंल की तानत राहतो डोक्याला
शार टेंशन च रात ना
येचन मजले तलग कराची कुणा तल नाही कराची कुणा तल
बटे ना नाही अ्र कलावली
आता आता लावली
दहा क्विंटल वेन लागली ना
कितीत लावली
दहा
कितीक लावली
दादा.
बापरे देण उठी गेल त का देण केल तर
घेतल होत मालकाना
हव का
हा घेतलं बाई पण मग आता काय होईन तो
नाही ओ बावरही करण आ आहे नारे लोक काय नालागी कमीचे जरा आद्र कि लई कमी लई
बरं बाई मग त्याच्यावर औषध नाही मारले गेलं ते निंदाच ये
हा ना औषध मारलक होन घ
तामसने आवराना
पण मग औषध मारलं काल की एक महिना निनी लेट येतील
ये ती पण मग आता नाही टाइम भेटला काय क तरी
मग ते मंग ल अबदााव लागत
काळ्या पाण्यावर लावली तिने आ मी
हा
काळ्या पाण्यावर लावली ती
होव का ह मग जाणगे असेल
ह हा चांगले कोंब पण मग जड पाणी पचलं का तिड लवकर कोंब
हा ते तसं राहतच मग ते काय एवढं सारखं पाणी देत का का?
हा तेच आहे ना.
बर.
कर करा स्वयंपाक तेन
हा
चालेलस
हा चालल हॅलो
हा बोला ना
वई ना काम देव
अचछे इंड करा आणि मग रद्द करा